हॅलो!
हॅलो!
येतोय आवाज?
आवाज येतोय?
हो येतोय येतोय.
एक मिनिट आवाज नाही, तुमचा येत नाही मला?
हॅलो!
हा येतोय, का माझा?
हो येतोय.
मला तुमचा नाही येत क्लिअर.
मला येतोय, तुमचा क्लिअरली. हो हो येतोय, काही प्रॉब्लेम नाही आवाजाचा.
ओके ओके ओके ओके! काय म्हणतात कसे?
काय नाही स्कूलच चाललं आता सध्या स्टार्टिंग आहे.
हो.
हम्म फर्स्ट ऑफ जून पासूनच आ टीचर्स लोक येत होते. स्टुडंटची जॉयंस स्टार्टिंग होती पंधरा जून, पण लवकर बोलवण्यात आलं टेन्थ ऑफ जून ला बोलवलं मुलांना.
म्हणजे चालू झाली स्कूल तुमची?
हो, रुटीन सुरू झालं आमचं आता.
हां, हां!
उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या, आता झाली रेग्युलर स्कूल.
सुट्ट्यांमध्ये कशी मजा!
हम्म सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्या सुट्ट्या असतात. मज्जा करण्यासाठी, घरातलं आवरायचं म माहेरपण. मग माहेरी जाऊन थोडासा सुट्ट्या एन्जॉय करायच्या.
हा त्यात अधिक महिना आला होता अजून जास्त सुट
अधिक मासामुळे अधिक सुट्ट्या भेटल्या. हम्म! आधिक मास् तर यावेळी वर्षी फारच जोरात सुरु आहे.
हो, हो. सोशल मीडिया सार साठी ते, आधी कुठे होता आधी?
तेच ना मोबाईल मुळे, एकाचं बघितलं तर दुसरं करायला बघतय.
हो.
हां. रीलल्स दाखवण्यासाठी बाकी काही नाही प्रेम मात्र काहीच नाही.
हो काहीच नाही हम.
एक तर मी किंवा बात मी ऐकली बातमी वाचली अमरावती तिकडच्या साईडची.
हा.
मुलगा डॉक्टर मुलगी इंजिनियर आणि घरातले पण चांगले सुशिक्षित फॅमिलीतले.
ओके!
धोंडा करण्यात आला अधिक मसाला बोलवण्यात आलं सोन्याची रिंग करण्यात आली, नवरदेवाला. मुलाला पहिला धोंडा असल्यामुळे मुलीला पण पण सोन्याचीच वस्तू घेण्यात आली, तरी सुद्धा तिकडच्या लोकांच्या याच्या व्यतिरिक्तही महि- जास्त अपेक्षा होत्या. हे का तर एकमेकांचं बघितलं जातं ना.
हो बघितलं जातं हे सोशल मीडिया मुळच होतं ओ सगळं.
हो, सोशल मीडियामुळे होत लोकांना असं तर त्यांनी असं केलं तर आपण त्याच्यापेक्षा अधिक चांगलं करावं.
हम.
ठीक हाय, ज्याला अर्थ समजला त्याला समजला नाही तर कोणी करत फक्त ब बघ गुण बघुन करतयं बाकी काही नाही.
बरोबर आहे. हम.
बाकी तुमचा कस झाला, अधिक मास.
एकदम छान झाला, माझी मम्मी आणि पप्पा ना काश्मीर फिरायला गेले होते वैष्णव वेणी वगैरे
वैष्णो देवीला
हा मग तिकडन आलेत हो जाऊन आल्यानंतर मग मग आमचा अधिक मास झाला छान झाला
अच्छा मग त्यांनी ट्रॅवल्स वाल्यांकडनं बुकिंग केलेलं का
हो त्यांनी ना याच आपलं हच ट्रेनचं होतं सगळं रिझर्वेशन आणि वैष्णो देेवला तिथं हो तर जो होता ना त्याने
हॅलो
होत हॉटेल्स वगैरे सगळे बुक होते इथूनच पुढे वैष्णो देवीला पण मग कसं जायचं सगळं रिझर्वेशन आत्ताच केलंत हेलिकॉप्टरचं वगैरे तिथं पण छान झालं त्यांचं दर्शन झालं हम् सगळं ठरणार येत ते
एकंदरीत खर्च किती आला त्यांना जाऊन आणि येण्याचा
जाऊन येण्याचा नाही का याची प्रवासाची नाही का पूर्ण म्हणजे वंदे भारत ट्रेन आणि सगळ एसी थ्री टायर एसी वगैरे नाही का त्याच सगळं मिळून ये ना तीस ते बत्तीस हजार रुपये एका माणसाला जायचं यायचं बाकी खाण्याचा हॉटेलचा खर्च वेगळा
अच्छा म्हणजे वन लॅख पर्यंत गेली
हो हो एकदा
वन लॅक भरून लाय तिथे गेल्यानंतर कुठले कुठले स्पॉट होते वैष्णव देवी सोडून
हो त्यांनी आधी दिल्लीमध्ये गेले होते दिल्लीतला सगळ घितलं गेलं नंतर वाघा बॉर्डरला गेले होते
बाघा बॉर्डर बघितली लेह लद्दाख नव्हता का
हा ते हो ते होतं ना सोनबर्ग वगैरे सगळं झालं तुमही
पल्ईहला त क क सुंदरे ना तिथे पण रीलील बन बनवण्या ट्रेन आहे ना तिथे रेल बनवून
हो हो बनवली होती ना
हा असती जगा साडी ग साडी देतात ते मग ते हिरो हिरोईन सारखी रील बनवून देतात आपल्याला
हो देतात ना
हा यांनी बनवली असे का नाही
हो बनवली ना त्यांनी पण ब
ह छान वाटतात
हो
आणि आम्ही जवळ जवळ नाही स्कूल झाली माझी आता घरी आलीय म्हटलं चला मग हम् सकाळी असते आठ वाजेला आठ ते अडीच वाजेपर्यंत घरी येऊन जाात तुम्ही
अच्छा आणि कोणत्या याला शिकवताईत तुकडे येत त्या मध्ये
माझ्याकडे आहे थर्ड पासून ते एथ पर्यंत क्लासेस आहे ह सब्जेक्ट नाही सब्जेक्ट माझ्या माझ्याकडे ई व्ही एस इंग्लिश वर्क एक्सपिरियन्स जके आहे हो नाही इतर नाही आहे ना माझ्याकडें ऑर्दरी सब्जेक्ट नाही
हा हा
् एका क्लासची क्लास टीचरशी बाकीचे ऑदर हे सब्जेक्ट
हा हा असा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला शिकवण्याचा
शिकवण्याचा एक्सपिरियनस माझा आता हे सातवा वर्ष एमबीपी मध्येच
हा किती वर्ष झाले तुम्हाला
हे सातवं वर्ष होईल पूर्ण आणि आज सुरू होईल.
हा, हा, हा. सात वर्ष पूर्ण होत
हम्म. तुम्ही नाही ट्राय केला कधी?
अ, माझं होत माझ मी याच्या आपल्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम देते सगळ्या एमपीएससी, युपीएससी
अच्छा! प्रिपेरेशन चालू आहे तुमचं? ओके. माझ्या भावाने पण दिलेली एमपीएस सी याच्यासाठी तो टीचर आहे ना.
हो अच्छा! कुठे येते?
झालं त्याचं सिलेक्शन.
हा, हा, हा.
हा. केंद्र प्रमुख, केंद्र प्रमुख म्हणून झालं.
नंतर त्यांच म
पण त्या वेटिंग लिस्टमध्ये दोन मार्क नी.
बापरे! अं हा. आणि मुळात म्हणजे कस आपलं त्याच्यात असलं ना कॅटेगरीज मध्ये पण थोडस फरक पडतो.
नाही, नाही असं काही नव्हतं आपल्याला ओपनमधनच होतं. पण त्यांनी स्टडी तसा केल्यान एक अनुभव हाताशी असल्यामुळे मग त्यांना ते आणि केला पण त्यांनी हार्डवर्क केलं त्यांच्या जवळजवळ राहायला ते राहण्याचं ठिकाण ते जॉबचं ठिकाण याच्यामध्ये ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे रोज अपडाऊन कर
बाप रे! खूप झालं ऐंशी किलोमीटर.
हो, येऊन जाऊन एकशे साठ किलोमीटर पडतं त्यांना.
खूप झालं ना ओ.
हो आणि ते कसं झेड पी मध्ये असल्यामुळे त्यांना स्टार्टिंगला डोंगराळ भागामध्ये करणं भागच आहे. मग तो त्यांना कोकणातला एरिया असल्यामुळे, आता तीन वर्ष हो देतील त्यांना, पण मग आता भेटलंय हे केंद्र प्रमुख म्हणून पदवी.
हा हा.
निफ्टिंग होईल, पण वहिनींना करावा लागेल अजून एक वर्ष.
अच्छा. हम्म हम्म
बाकी तुमचं काय, बाकी साईड बिझनेस काय नाही आहे का?
साईड बिझनेसेस म्हणजे माझं नाही का, माझी मोठी मुलं आहेत ना त्यामुळं त्यांचं कॉलेज मग स्कूलचं वगैरे सगळं बघावं लागतं. त्याच्यानंतर माझं अ याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये होती मी. मॅक्स लाइफ इश हा मॅक्स लाईफ इन्शुरन्स. माझ्याकडे स्टार हेल्थ इन्शुरन्स
तुम्ही कधीपासनं करताय मॅक मॅक्स लाईफचं?
हो, मला तरी आता नाही का, दोन हजार तेरा चौदा साली करत होती मी तेव्हापासून.
अय भरपूर दूरचा आहे, अनुभव मग चांगला हाय म्हणजे तुमचा.
हा, माझ्या दोन हजार अठरा मध्ये अन एकदा कसं झालं लहान मु लगा झाला ना, त्यामुळं मग मी ते थोडसं स्विच करून टाकलं.
हा दोन हजार अठरा मध्ये झाला का? माझा ही मुलगा दोन हजारा चौदा एप्रिल दोन हजार अठराचा.
चौदा मे.
च हा एक महिन्याचा अं
एक महिन्याचा आणि मोठा अ नऊवीला आहे आता. ओ अच्छा, कुठल्या तिकडंच स्कूल मध्ये?
नाही नाही, ती इकडे पोद्दार स्कूलला.
अपडाऊन करता एवढं लांब?
हो हो.
हम्म हम्म, लांब आहेत म्हणजे.
हो, बरीच दूर पडते पण तिला आता सवय झाली ना, एक्च्युअली आम्ही तिथे जवळ राहिला हो तो नंतर ट्रान्सफर वगैरे झाल्यामुळे मग मी इकडं आले, अन ती करते मग व्हॅनने.
हा हा.
तिलाही सवय झाली, हो सवय झाली आता तिला काही नाही वाटत. हम्म हम्म.
बाकी मग तुम्ही मुलांना काढून दिल्यानंतर मग असं फ्री टाइम मध्ये मॅ च इंशुरन्सच करत असाल?
नाही आता सध्या तर ऑफच घेतलेला आहे मी, कारण की कसं होतं कस्टमर कॉलिंग वगैरे असय च मुलगा लहान होता त्यावेळेस मला जमत नव्हतं. लहान हा आणि अ ना मोठा त्यावेळेस आहे ना पाच सहाच वर्षाचा होता आणि लहान आता झालाच होता, त्याच्यानंतर मग खूपच अ येऊन जायचं. घरामध्ये लोड होऊन जायचं, त्यामुळे मग मी थोडंसं नाई का स्टॉप केलं होतं कामाला. अजिबात करायचं नाही थोड्या दिवस, आता मोठी मुलं झालेत ना. मोठा तेत नववी ला आहे लहान आता तिसरी ला गेलाय, त्यामुळे कसं टाइम मिळतो आपल्याला, आता मी चालूय माझं सर्च करून. हम्म.
चांगले आहे ना, मग गावाकडे शेती वगैरे काही?
हो कोल्हापूर गाव आहे आमचं.
कोल्हापूरकडे, हा मग तिकडे शेती असेल ना?
हो.
म शेती मग कोणाला करायला दिलेली का, कर तात तुम्ही, असं बघून का? शेती करायला दिलेली आहे का?
आपला टाइमिंग झालाय कॉलचा. कट करू मी? ओके चल थँ, मला पण खूप छान वाटलं.
थँक्यू!